हम्म काय करत. नका नक कधी?
आत्ता काय गलती तर बिझी होतो. बि बिलिंग करायचंय बोल.
प्रइम असाज करतो.
हो पाहिलं का हॉस्पिटलचं काम
ह् झाले की
लोकस का म्ह
का आणि कमी होत्या मुं गोळा्या दिल्यात.
हो. अच्छा. आणि मग ट्रीटमेंट
के कुठल्या रूट येेल तर कोणत्या रोड निघेलत.
जातना पट्टणकुडोली
अच्छा कडली उजगमर्गे
हा.
आणि येेत ना.
येथ ना जर रस्ता चुकला युनिव्हर्सिटी त्यानंतर जरा चुकलं तसच वरती वरती आलो. उजळाईवाडी मग विमानतळावर गेला तो रस्ता
तिकडं करतस काय राईट मॅपला बाहेर पडलं असत ना राईट उजळ्यावाडीकडे जाऊन ना एक्झिट मारल्याकडे उजगावकडे येत किंवा तिथनच एक सरणुबतवाडीतन रस्ता आहे.
ते काय कालणी मुला म मज घ
मॅप ट्रॅक करायच ना येनाकरण ते दुपारच्या पावसात
मॅपटॉप करायला गाडी मारायला उलेलो नापपस बटो
हम्म.
हं ह.
त्यासाठी ड्रायविंगच्या वेळी मागे बसताना रस्त लक्षात ठेवायच. अशा उपटग पडते.
ह.
काल- ह.
हम.
त ह्याची फंगल त्याच्यावर कसं मेरेजचा ऍड्रेस आहे.
प्रोडक्शच आहे मॅ्यक् चिरंजन प्रोडक्शन बाय कंपनी
अच्छा मेड बेगिन फारमा आणि गौतन गल्ली शॉप नंबर टू अपर ग्राउंड फ्लोअर नियर सह्याद्री चौक मिरज
हो आणि फर्माासतात ना. हम् ते मॅन्युफॅक्चरिंग का त्यांच्या तर हे होतय.
हो नाही मॅन्युफॅक्चरिंग गला आहे. हा जर जर मंजरी मंजरी
कुठला आहे ते ऍड्रेस इंडियाचा आहे ना. ओके.
ते डॉक्टरांच्यानुसच असते सल्ल्यानुसारच असते त्यामुळे त्यांनी ते केले अस मग ते मार्केटे मिर्जा असल फरमात
हम्म बरोबर.
हम्म कार त कन्सेप्ट वेगरे आहे मॅन्युफॅक्चरिंग वगरे करतात. पण मार्केट बाय वेगळे असतात.
हा.
काय नाही.
उद्या
आजची न्यूज सगळ्यांना लई कटाळा येतोय घाटात पण असय
हम परत तिथ लवकर पोहोचायचंय.
हम् हम दरड कसं झाला सगळं
ते ना एक चालू हाय बस बस ते